नमस्कार बोला हा काय नाय झोपईसो याथड्या वेळात
हो का बरोबर आहे आता
हा हा लवकर लवकर जो पयच मग सग का लवकर उठायचं असत ना आणि ते कस पण पुरेशी घ्यावी लागते हा झोपज पुरेसे घेतली नाही मस् ते जमायले नाही. असं म्हणजे डुकल्या लागतात बसल्या बसल्या हा त
तरी झोप म्हणजे रात्री लवकर झोपलं तरच दिवसा वेळेवर जाग पण येतो आणि झोप पण शांतत पूर्ण पूर्ण होऊन जाते.
लवकर जाग पण येते म आणि कस उशीरा झोपले का मग ते अ झोप पुरेशी होत नाही.
नाही त्याच्यामुळे ह झोप पूर्ण नाही झाले की इतके प्रॉब्लेम होता आशिडीती वाढते, ब्लोटिंग होते त्याच्यामुळे मग काय अपचन पण होते कधी कधी
हा अपचन डोकं पण दुखतं. हा तस खूप हे पण ह बसले काय काम करताना पण झोप लागते. अस हा झोप घेतली नाही ते शरीराला पण हानिकारक आहे.
हो ना खूपच मा का म्हणजे अस म्हण म असं मी कुठ तरी एका पुस्तकात वाचल होत. कि बा झोप आपल्यासाठी इतकी आवश्यकता आहे झोप म्हणजे आप जेव्हा आप आपण झोपतो ना. तेव्हा ऍक्च्युली आपणला फक्त मेंदू जोपलेला असतो. आणि शरीरातले जे पचन क्रिया वगेरे अवयव ते पूर्ण वेळ अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आपल काम करत असतात ब रिपेअर करायचे बॉडी दुरुस्त करतात आणि त्यांच्या नंतर थोडावेळ ते ते आराम करत त्यात आपल्या शरीराचे अवयव आणि मग त्याच्यामुळे आपल्याला आपला थकवा चालला जातो त्याच्यामुळे मग आपल्या चेहऱ्यावर जे जी बॉडी आपली स्वतःला अ म्हणजे ऊर्जा देते की नाही. तर त्या कार्यातूनच तेढ जम आणि मग सकाळी उठल्यावर त्याला फ्रेश फील होत आपलं हा एकदम एकदम होत नाही कारण की ब बॉडीला त्याच काम करायला शांततेत वेळ पण मिळाला मेंदू पण शांत मिळाली झोपेमुळे शी विचार
म्हणता ना की ब सात आठ तास तरी झोप घेतली पैज
हा अ ते पण असं म्हणतात एकदम गाढ झोप आली पाहिजे सात ते आठ तास आणि त्याच्यामध्ये बिल बिलकुल अडथळा नाही पाहिजे त्या झोप्यामध्ये काहीच
हा आणि निरोगी शरीरा आणि तलक मनासाठी रात्रीची शांत झोप
ह खपच आणि त्या काय हो आणि त्याच्यामुळे मग स्न स्कन पण ग्लोथ
हा पिंपल्स वगैरे वगै हे वगैरे वगैरे होत नाही ते अ जो जास्त झोप जार प ते डोळ्या खाली ते ब्लॅ ब्लॅक हो
ब्लॅक हा डार्क सर्कल येऊन जातात खूप असं त्याला आणि हा तर आपलं खूप वाढत झोप जितक्या गोष्टीच प्राब्लेम म्हणे सगळं अर्धा पेक्ष्या गो जास्त गोष्ट तिचं अ सोल्युशन आहे झोप म्हणजे अ
झोप स पुरेशी घेतली म ते रोप आरोग पण राहत नाही प वेगवेगळे आजार पण होता असं माणसाच अस शरीर कोण कुठ अस बनल नाही की आपण हे काम केलं नाही तर हे रोग होईल नाही प्र हा कोणतही काम नाही केलं ना पैसे लगेच रोग वगैरे
हा होऊन जात आप शरीर आपल्यासाठी देव म्हणा लागते आजकाल आपलंच आहे बा शेवटपर्यंत कोणीच साथ देऊ शकत नाही कोणतेच नातेवाईक आपल्या साथ देऊ शकत नाही आपलं शेवटपर्यंत आपल्याला आपल्या शरीरात साथ देणार आहे तर त्याला तेवढीच तेरी आरामाची पण गरज आहे क्रमस इेतला रिपेर रिपेअर व्हायची प
आणि झोप एकदा जर दार झोप घेतली ना तर मग थ आपण जे थकलेल असतो ते पण असं एकदम मस्त वाटत फ्रेश वाटत
एकदम फ्रेश एक दूध सका एखाद्या वेळेस कं होते सका निघून जातो एखाद्यावेळेस दुपारी पण असं असं काहीच असत लवकर उठलेलं असलं आणि जास्त गधग झालं तर दुपारी पण पॉवर नॅप घेतली ना अर्ध त्याक्ता साची
पण दुफारी कस कोणाच्या घरी पाहुणे वगैरे चालता कोणाच्या.. घरी काय म्हणजे असं अ ते पण झोपने होत हा
चांगली नाही शरीरासाठी. असं म्हणतात की दुपार हा हा दुपारची झोप घेतली कि रोग रोग अ
हा आणि आपली जी पचन क्रिया आहेत ती पण बरोबर नाही होत म्हणे असं मी पण वाचलय हा आणि
खूप हेडॅक वगैरे होत असलं तर पॉवर नैम घेतली तर फ्रेश फील होते म्हणजे एक
हा हा.
त आपण ध्रुवती महिला असतात ना, त्यांना दुपारची झोप खूपच आवश्यक. आहे जसे नंग नवजात बाळ आहे.
हा त्यांना आणि जे नव अ जेव्हा बाळ होत तेव्हा पण त्यांना म्हणतात झोप प घ्या तुम्ही खूपच बारा दिवसात ह ते खूप गरजेचं आहे म्हणे असं सांगता. आणि आपण झोप वगैरे पूर्ण घेतली काम मानसिक आरोग्य सुधार ते. पण त्याच्याने स्मरणशक्ती क्षण होते. आणि मधुमेह व हृदय विक कार सारखा हा आजार पण होत
ह हो ते ते तर त्याच्यासाठी ते खूपच गरज. त्याच्या झोप त्या रोगांसाठी. तो गुसतो दुपारात.
हा आणि रोजच्या आरोग्यासाठी आणि बाहेर अ बरे होण्यासाठी एक य के नैसर्गिकिक उपचारहे.
हाव.
झोप घ्यायस ह खूपच अ म्हणजे अ मानाचसं बनवलं ना की कुठेच हे नऊ शकत. सगळं म क्लिअर पाहिजेत. त माणूसच्यात माणसाच्या पण शरीर एकदम क्लिअर असत. हम्म. अ नाहीआता तर. कसे मोबाईल कधी रात्रभर मोबाईल एक एक दिड दिड बर
हो हो.
हा. तंत्रज्ञानने हा. आणि आता तर कस यात. त्याचे मुल किंवा माणस वगैरे पण अ एक एक दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघता म्हणून मग त्यांचे पण झोप पूर्ण होत नाही ते हे पण टळायला पाहिजे त्यांनी.
ह हो खूपच टळायला पाहिजे ते तर एकदम वाईट गोष्ट आहे ते झोपायच्या अर्धा एक तास म्हणतात जास्तीत जास्त म्हणतात दीड तास आधी अर्धा तास आधी पासून मो बैल अ पाहायचा नाही म्हणतात त्याच्यामुळे जर हे तर तूम्ही झोपायच्या आधी जर मोब मोबाईल पाहाला म्हणते ना तर त्या मो अ ज्या मोबाईल त्याच त्या किरन असतात ना ते आपल्या सरळ मेंदू
हा आणि आता आपण काय करतो लाईट वगैरे सगळ बंद करून मस्त ते मो ब्राईटनेस फुल करून मस्त बघतो मोबाईल त्याच त्याच लाईटनेस य ना ते सगळ डोळ्यावर
डोळ्यावर हा आणि ते मेंदूला हा पण म परिणाम करत अस म्हणतात ते जर आपण पाहिल तर मेंदू जास्त ऍक्टिव्ह होतो. मग त्याला शांत व्हायला जास्त वेळ लागतो. म्हणून झोपायच्या अर्धा तास ी एक तास
कस हे जरा लवकर आपलं मग लवकर उठायचं. मग योगा वगैरे करायचं म्हणजे त्या त्याने पण शरीर एकदम मस्त असत. आणि असं कसं रात्र दिवस म्हजे एक वजेपर्यंत मोबाईल पाहिला मग मस्त नऊ, नऊ, दहा वाजता उठायचं मग ते काही काम असं नाही.
नाही ते शरीरच नाही कामाचं ते अ बर. आणि आपल्या शरीराची काळजी आपण नाही घेणार त
हा कोण घेणार हे आणि आपण जसं सांगायला गेले की त्यांना असं वाटत की असं असं म्हणताय. हो. बोलताय.
बस त्यां हा त्यांना वाटतय यांना काय कळतं? आपणच हुशार कोणाला काही बोलायला गेलं तर आ ते लवकरच झोपतात. हा ते नाही बाहेर जात फिरायला अस. ते ते कंपेअर करतात.
आपण झोप जर पुरेशी घेतली तर आपलं वजन पण कंट्रोलमध्ये अस
हो हो कारण की मग शरीर व्यवस्थित काम करतात. का झोप पूर्ण झाली तर तशी शरीर व्यवस्थित काम करत. अस
आणि आपण ज रोज सात ते आठ तास जर झोप घेतली ना तर हृदयाचा झटका कमी करते.
हम्म, हम्म च बरोबर हाय बघा. हृदय विकारायच हा बरोबर हृदय, हृदय विकारायच झटका. प्रणमान पण कमी होऊन जाते. आणि तुम्ही नोटीस कर कधी असं कोणाकडे वगैरे बाळ असले ना तर बाळन असं म्हणतात लहान बाळ जितकं झोपलं ना
हा तेवढंच चांगलं असतं हा आणि म ते तेच नोटीस हा आणि खूप नोटीस केलं मी की अ ते ना मई महि जोपर्यंत ते बाळ महिन्याचं होत नाही ना तोपर्यंत तो झोपतो दिवसभर. अज द जर एवढं तेवढं उ खेळ खेळण्यासाठी उठल्या तर उठ
हा दूध पित नं जोपतात हा आणि त्यांची वाढ किती पटापटा होते. एक ते म्हणजे ए येचा झिरो दिवसापासून म्हणा ते एक वर्षापर्यंत किती पट
हा ते तर जाऊ दे. अ आपलं आत्ता चं जे झालं ते ए एवढं फास्ट होतंय ना? की त्यांचे जे पाच सं महिने पहिले जे ऍक्टिव्हिटी करायचे तेच ते आता दोन-तीन महिन्यामध्येच करता म्हणजे त्यांच एवढं हे होतय ते तेवढी झोप पण ती एकदम क्लिअर असतं ते
हा आजकाल आई बाबा पण रूल पाळतात म्हणजे काही कही लोकं में खूप खूप असे पाहिलेले आहेत की जे प्रेग्नेंट अस ना तेव्हापासून बाळाला सवय लावतात वेळेवर झोप झोपायची, वेळ वेळेवर उठायची, जागे ते बाहेर आलं तर पण मग व्यवस्थित रा
हा बाकी तर तंस हे. त्यांच वेगळ त्यांचा ज टाइमटेबल बिघडला आईचा वडलांचा तं मग मुलांचं पण टाइम टेबल बघड
हो, ते तर आई बाबांकडूनच शिकतील ना मुलं पण ज्यामुळं
आणि ते ह ते जेव्हा दीड वर्षाच दोन वर्षाच होत. जेव्हा, त्यांना दीड वर्षानंतर तर किती पण मुलांना समजायला ला थोडं फार तर ते तर आत्ता नाही पण दीड वर्ष दोन वर्षानंतर ते तर पाहतील. शिकतील मग त्यांना पण तर तेच सवय लाग ते लवकर स पायचं नाही मग लवकर उठायचं नाही. तेच मग मग
नाही लानपणापासूनच सवय लागायला पाहिजे, आणि लहानपणापासूनच सग सगळ्यांना, शाळेत पण सगळ्यांना, सांगित तल पाहिजे सगळ्या लहान मुलांना शाळेत टीचर्सनी शिक्षीकानी अस सांगायला पाहिजे की तुम्ही वेळेवर दिवस
हा सकाळी हा शाळेत पण हे सांगायला पाहिजे, खूप गरजेचं हे चला तुम्ही पण दुसऱ्यांना सांगा आम्ही पण सांगतो हो चालेल. ठीक हे. ह ओके अंहा